हा.
काय करतोयस?
काय नाही बघ निमान बसलोय आता
काय म्हणतोस?
का बहिणी पाऊस म्हज
पाऊस आत्ता जरा थांबलाय बघाल दिवसभर पाऊस पडतोय सकाळी उठलो कॉलेजला निघालतो तर पाऊस चालू झाला राहिलं कॉलेजला जायला मग जरा इथे मराले
हा.
बयग्राम काढल्या
हा.
जऊल्यानंतर मग गेलो कॉलेज ला त्यानंतर गेलो मॅडमच लेक्चर झाला जरा
मॅडम हे काय म्हण नाही सका काही आला नाही काय नाही
विचारत होती.
हम्म.
सत्या कुठा आहे सध्या कुठ आहे चार हयन रूमर हा झाार.
हा हा. का?
मग पलेज लावली मग काय? हॅलोंतर मग रूम जरा कलर करायचा आल होती.
हा.
बघितलं केवढी केवढी झाली.
ह. हम्म हम्.
झाली मग रूम कलर झालेली. लागले मॅनेजरला सांगून आलेल. साफ करून द्या म्हणून येत ना म्हणला तू काय म्हणणा.
साफ करून देतो बोलल्यात.
हम्म हम्म.
लवकर आच प्रेझेंट ही घेतली तुमची कजची
नोकररी घेतली दिवसभर पोरी बसलेल्या तशात
हा हा.
हम्. झाट पूर्व सेनाना बोलत पोरी होत्या चार पाच अ पोरी जाऊन देवाला जायच्या आधी सांगून आलत्या. पाऊस आहे मही जातो तेवढच मॅडमने एकलेक्शर घेतलं. सोडल सगळ्यास मीच
क्लास मधी फक्त चार पाचच पोरी
पोरी होते तेवढ्या
पावसामुळे आलेलं नाही त्या वाटतं.
पोरी आलेल्या पोरं गेल ना तिथं.
हॉस्पिटल वर गेलायस का?
हे तर हे कॉलेज वर आले हे श्री अनगर सिद्ध शिक्षण प्रसारण मंडल सांग. ण संकुलन लिलाय तिथं थांबलय.
अच्छा अच्छा.
हम्म. इथ गेट हा कायम बंदच असतो ह कॉलेज समोरचा
साईटने चढून जायच त्याच्या साईटने वाटऐ
साईट न वाट आहे साईट न पण आता शेव ही तयार व्हायला लागला घसरून विसरून पडलं भेट. पावसात
स्केटिंग करायचं स्केटिंग
स्केटिंग करायला पण स्केटिंग आणायला लागणार स्केटबोर्ट
शेव आहे होण काय राहिच.
माझ्याकडे एक ग्राफ पेपर होता मी ते पिट्टीत कुठे ठेवलेला तो लाटेवत.
नाही गरज पडली तर तुला सांगू.
हम्म.
अं माझी बॅग माहित हाय कुठ हाय.
हा.
थांब मी आल्यान देतो नाय त मी कुठ ठेवलाय ध्यानात नाय ओळख आठवल्या सांगतो तुला म
हम्म तवर माझा गावत का बघतो मलाचं
हम्म हा मायाकडं हाय वाटतं.
ह हा
प्रथमेश साठी आणलेला त्याला दिलाच नाही मी ग्राफ त्याला ग्राफच दिला नाय मी
अस्त झालय का? हा म
म आता काढला चिटकवला आणि त्याजा दिला नाय त्याला अर्ध्यानी चिटकवलाय काढू मी ह्याच्यात चिटकवला मॅन्युअल मध्ये
हा
हम्म मॅन्युअल पाहिजेच असलं तुला बघ लॉपटॉवर सगळ्याथ खाली हाय बघ कव्हर घातल्याल मेन्यूअल हाय.
अरे मॅन्युअल नाय मला ग्राफ पाहिजे पहिला ग्राफ कतो कशावर
आल्यांन देतो म्हणला का हे आल्यान देतू रे म्हणला हाय माझाकड ग्राफ
हा हा ह तेच माझा गावतोय का बघतो झाल्या डायग्राम काय काम झाल्या रे
ती झाली होती काढायची होती ब तु चुकलेल बघ ऑब्जर्वेशन टेबलवर ऑब हा डायजेस्टिव सिस्टमची ब काढली.
काढली की गावला भेटला भेटला. करणार नव्हतो पण मगाशी कॉल आलेला कॉलवर बोलत बोलत
हा हा बर कुठ गावला पेटीतच होता.
हम्म पेटीतच हुता.
हा मा हे पद्या दिप्या कुड गेले?
पद्या दिप्या ते बिल्डर लोक यते ते जिमला गेलेत.
जिम लावलीय त्यांनी
हम्म जिम लावल्या
जिम कॉलेज कॉलेला कॉलेज पाशी जिम हाय तुमच्या
कॉलेज च्या नाय पण वैभववाडीत खातली की भेटत्या खासगीला नाव आहे. कॉलेजची होती जिम ती पोरांनी सगळं पहिला आणल्याल दहा लाखाच साहित होत जिमच
हा
ते चोरून नेलं.
दहा लाखाचं साहित कॅमेरे काय नव्हत्या कॉलेज
पहिल्या काळात दोन हजार नठ ते पाच सहाच्या दरम्यान त्या कुठला कॅमेराना काय
बे हा हा
त्यावेळच्या बॅचवाल्यानी केलंत गायब.
बर बर. आता मग दोघच जाते का जिमला?
तो दिप्या, सागऱ्या.
हा.
म्हणत्या दोन म्हणत्या एक परणय.
ब. हम्म हम्म.
कोण जातोय? हा घेऊन जाते टोपी.
सहाजण बरं.
होय.
हं हं.
आणि मग कोण नाही. मग? जिमला जात्या सकाळी येत्या.
हा हा.
लोक लोकांना चुरून येतात.
हा हा आयता.
आणि हो म्हणून भात खात मेसचा.
नाही जिम लावल्या मला प्रोटीन ही काही तर खाल्लं पाहिजे नंतर भात खाऊन चालत नाही रे जिम लावले नाही.
कार्बोहायड्रेट्स भातातून काय कार्बोहायड्रेट्स मिळतं.
प्रोटीन काय घेत असतं का आता कार्बोहायड्रेट घेऊन काय होणार म कशी बॉडी तयार व्हायची यांची.
कार्बोहायड्रेट् सोर्स ऑफ प्रोटीन.
त्यांच सिक्स सिक्स पॅक होण्यापेक्षा फॅमिली पॅकच तयार होल.
होय.
ह.
होय.
ब. मग तू का नाही ना लावली?
मी बिल्डर मी पैलवान आहे हॉस्टेलवरचा. आडवा आला की उचलून टाकायचं. आह. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.